बोल ना. हा लागला लागला. वाटलं का बंदच पडलं का काय मालूम माई.
मलेही तसच वाटल.
हा मला वाटलं आता बंद पडलं बयी आता.
म्हणजे कार्य मला मेसेज आला ना लगेच इकडे. त्याच्या करता म्हटलं काय बंद पडलं की काय म्हणून मी म्हतल बंद पडल की काय ते
मलाही वाटलं मग तसच. म्हटलं बा सरज झालं तर आता बंदच झालं वाटते हे. आता सीमा वल मी कॉल केला. तूया पहिले केला होता ना कॉल.
हम्म
तर त्याने उचललाच नाही तो गेला खाली झिरो असं तू होते बिचारीे ते
कितीक राहिले मग आता
झाला आता तुझ्या सग बोलल की चार होता एकच राहते
हा का
हम झालं मग एकच राहते मग झाला आता स म भेटो किती भेटतात
काय माहिती आहे आबा
हा जाऊ दे जिथले भेटले तिथले
मंग काय तू
आपण पूर्ण केलं ना आपण केलं नसतं तर आपल्याला वाटल असत प्रयत्न केले नाही तर असं वाटलं असतं की आपण केलं नाही बायान केलं आहे की नाही ज्याची ओळख नाही त्याची सांग बोलून बसलो ना
तस कोणी बोलते काय न उडकी मालोक बायसंग
नाही ना
हा ए कारी आपच्या याना तरी भेटलं बोलाले
हा नाही त्या बाहे काय ना त्या बायाली बोलणं भाग ना आपल्याली वरती सताना
आता पुढचा टार्स्क का ते शिमातही मणत असं याचा ते मनात समजा ते रे कॉटिंग पहिले ऐकून घ्याय ग
हा
नंतर मग ते एका पेज वर लिहून त्याची टायपिंग करा
हा का मग ते चांगलं मिलता
ते चांगल्या उलट स्वत करण हे फोन चलाय बाहेर वाटत जाय
मग कायत
बोला याल फोन करत मल टईम विचार एल् टईम विचार
हम्
आहे की नाही लय भारी वाटतच
ह्याच्यापेक्षा ते बरं आहे
हम् ते मागच्यार्चेत लयच खास होतं ते
हा त्या कायत ना दोन दोन हजार रुपये आले ना खसखल दोन हजार रुपये पडले ना खात्यात
हा ती लवकर
काहीच टाईम नाही लागला
ते पूरा करायला टाईम नाही लागला बातच झालं ते पुरं आणि आलं तर पुर टेम चालला पंधरा दिवस एक तारखे पासून येलाय
हा हा
कोणी दहा तारखेपासून लागलं सुरुवात फोनवर पुरयले कोणी तीन तारखेपासून
हम् हम
तेरा महिने हे पंधरा दिवस हिच्यातच चालले फोन व बोल्या बोल्या
मग काय तो
तरी काय कमाल पैशचं काय होते काय नाही
का चिकू बाहेर गेली की काय?
इतन जवळ हाय
आं
आहेचे खूप
हां काय का काम करुन राहीली काय चिकू
हुं चिकू लागले फुगे तेण
फुगे तोडणं लागले काय.
हां.
बरं बिचार काम सुचतात तिले.
काही कामं करते ती.
काही काम काढते घरातले
काही कामं काढते जे मनात पडीन ते करते.
तिच्या मनात वाटलं तेच करते आता ते पंगत उठली काय
मग पंगत उठली होता पंगत उठली पंगतचे भांडे पडत होते, पंगत चे भांडे घासले.
हं.
अ हां, झाला आता.
पंगतचे भांडे त्या पोरीनं घासले काय?
हां मी न
चिकूनच घासले का भांडे?
नाही नाही मी भांडी.
हां, म्हणजे कायची पंगत होती?
पाण्याची.
हां. पाण्याचं जेवण होतंय ना?
हां हां.
हाव काय? पाणी वाढला
हां पानी वाडला ना.
हां काय काही एखादा ग्लास सांडवला नाही का कोणाची
बाहिरा चिकडे कोणी बशिली नाही. कोणीच नाही जेवण जेवण करायले पंगत गिंगत कोणतीच नाही.
हां.
तेच
हां काय? तिला मजा वाटत असीन पाण्यासंग खेळायची.
हा
आता लहानपण तशीच कामं करतात लेकरं. साबण, पाणी काही उलट उलट जे वाटलं ते त्याच्या मना
ते तरना दि
हम्म, पावडर आणि सिंदूरचे लईच दुश्मन असतात ते. पावडर सिंदूर, लेकरराला दुश्मन असतात त्या दोन गोष्टीचे.
सिंदूर तेन बाकी मी ना लावलं मध्ये तर पाहिजेस
हा म्हणजे सांडवतात किंवा ते वापरतात हे दोन गोष्टी आहेतच पोरीच्या नाश करून टाकता
ओय पागलाय काय जा
हं काय म्हणते
बुक पाहिजे तिला
भू पाहिजे हो तिल भूक लागली न फिरू फिरू
हं बोला य नाय गप बाळा मी तू ब्रेड खाती का ब्रेड खाती तू ब्रेड देतो. बाबू ब्रेड खाते का ब्रेड देतो आता थांब.
हा-
हो.
अ
हो माझ फोन फोडील डायरेक्ट इकडं काय खरं नाही फोन धरती
हा पाहिजे माय तीच्याकडे लक्ष देजो.
हातातला फोन वाढतलंय.
तिच्या हातात दिला का फोन तू.
नाही तिच्या हातात नाही दिला.
हा नाय तर देईन आपटून खाली फोन एक त टपाने आंघोळ केली फोनान
टपातल्या फोनान आता का दुसरे फरशीच हे करत
सारख जय जय करुन
दिवा बत्ती लावतो आता
हा झालाच टाईम दिव्याचा
हम्
खोली एक रूमच आहे की असे दोन तीन मोले लय मोठे हे आहे.
तीन आहे ना तीन
तीन आहेत काय?
हा
किचन वटा आहे ते सगळचं येशीन तिच्या
हा गॅसवटा आहे कायता एक बेडरूम आहे एक हॉल आहे.
हा का
रूम भाडा दहा हजार असेन त्याच हम्म स
तू पास्ता खाते का पस् काय खाती मग पास्ता देऊ का ठीक आहे पास्ता देते मं ह करतो मी पास्ता हा ठीक आहे पास्ता करतो हं
आज झोपली नाही चिकू
नाय. पास्ता मांगते पास्ता मांगते आता ती
आता पास्ता खाल्ल्यावर झोपीन हाय ना
बनवते ना हं हो हो
तिचं म्हणण हाय पास्ता बणून नाय अर्धा तास
काय म्हणते बनवून दे म्हणते
बनवून मी काय बनायला आहे ते दे
बनेलय काय तर ते बनू नको. दुसर दे तिला काही खायले.
काही चिवडा, पोहे ते तळलेलं असशन तर ते दे तिने खायला ब्रेड दे.
ह
हा.
चिवडा खातीस देऊ
हा
खाय म्हणते
हो.
हो म्हणते काय?
हम्म्म
हा हा.
तसं पाहिले पाहिले पाहिलं ना.
हा. तर बोलल्या आल्यास भारी वाटेल. तसंच तर तिचं लाळ येते.
ह
भेटच नाही या हा हा चा
दाराचे समजदार फेकत नाही.
का नाम काय? ठिकणा कर म्हणते नाही पाणी ते म्हणते.
हा फेकू नको म्हटलं तर काय म्ह ते नाही.
समजदार झालीकडे आता चिकू.
मस्तच नाव देईल भाई तिले चिकू तिचं नाव किती मस्त आहे.
चांगलं आहे घे.
दुसर तररी लाळ लाड ठेवा लागत असत.
तचं नाव मीनच ठेवले
हा काय?
तिच्या पप्पा नि
आहा
तिच्या पप्पा तिचं नाव समृद्धी ठेवलाय मी चिकू ठेवलाय.
हा ते मस्त नाव आहे. मस्त नाव आहे एकदम खास नाव आहे तिचं.
हम्म हम्म.
आज क सपाकाच हे काल नाही का
आ
आज साईपाकााल वेळ आहे का म्हटलं.
नाही आता शेटीच तुमचा फोन झाला तर म काय कर
हा. हो स्वयंपाकाच टेन्शन आहे भाजी काय करा
ह
सगळं होत भाजीचाच विचार येते हम्म
आता वयला नाही आल नाही का बीबबाई लग्न
गे
घरी आला काय
हॅलो
अरे बोला ना बोल ना घरी आला का म्हटलं
म्हटलं घरी येऊन तिकडे सोदाळ्याला आल्या ना
हा का मला दिसलं नाही आता बाहेर गेली नाही मी आल्याच त
ते काय का हो ते आजीबाय का त्या आजयच्या भावचित
हा बण भावाची तब्येत नाही बरोबर
हा जास्त शिक
हम्म
हो हो
गलं पाणी सांडून
हा प पाी जाार आहे ना त्याचाड का क पाणी भरत हो त्याचा पर पाणी घरात पुरे क्लअर पण के पाणी
त्याची माग करते